मस्कार येतोय आवाज.
हो येतो येतो. ते बोली अ.. कॉल लागतोय का, नाही तिकडून. मी वाट बघत होते, काय बोलता.
जेवण झालं का म्हटले, काय करताय तुम्ही असं. हा हा हा, बाळ काय करतंय तुमचं.
बाळं‌ बाळाला जरा, गावात न्हेलय फिरायला.
हा का
हो
हम्म हम्म मग काय तुम्हाला असं मूवी वगैरे आवडते का पिक्चर बघायला किंवा असं काही नवीन
हो आवडतात ना मोबाईलवर आपलं म्हणजे कधीतरी टाइम तसं नाहीच टाईम मिलत पण असं कधीतरी मिलाला तर बघते.
हो
हम्म
आ सोडसघडं आमच्याकडे मला पण वाटतं म्हणजे असं पिक्चर बघायला आवडतं फिरायला पण जायला आवडतं,
हो नाही स्वयंपाक वगैरे
हा स्वयंपाक वगैरे आवरलं जेवण झालं आता येईलच मुलगा शाळेतून
हो
हम्म
आमच्या आणं ते कसं मुलीची आधी तयारी ती साडे अकराला जाते ना. मग तिची आधी तयारी करायला लागते मग ती हा म्हणजे तिची तयारी करता करता मग स्वयंपाकाच एकीकडे डाल भात करून घ्यायच भाजी वगैरे करायची नंतर नाही तर मग सकालीच करायची एकच
हम्म हम्म टिफिनला काय देता मग तुम्ही तिला?
तिला काय भाकरी भाजी, चपाती भाजी.
हो का खाते का भाकर? हम्म नाही खाल्लं पाहिजे मुलांनी
हम्म घरून पण खाऊन जाते भाकरी वगैरे आणि तिथं गेल्यावर पण म्हणजे टिफिन संपवून येते ओ.
हा हा कसं कडधान्य खाल्ली पाहिजे ना?
हो
आमच्याकडे मुलं नाही खात मोठ्यांना आवडत पण मग मुलांना नाही आवडत भाकरी मग त्यांच्यासाठी काय पोळीच कराव लागतंय.
हो अशी पोली वगैरे असली का खात्यात मुलं.
हम्म मुलांना काय पोळी कंटाळाचं करतात ही भाजी नको ती भाजी नको.
हो अ म हिचं काय नाही मुलीच माझ्या सगळ म्हणजे असं कडधान्य वगैरे केले ना भाजी वगैरे नेते, तिला अशी भेंडीची भाजी वगैरे लागते.
हा त्याला पण भेंडीची बटाटा आवडतो पण असं गेल ते म्हटलं का मग नाही आवडत त्याला.
हो का
हम्म
काल मअ तुम्ही संध्याकाली फ्री नव्हता का नंतर जेवण झाल्यावर?
हो हो ना नंतर मग एकेकाची गेली.
माझं पण नेटवर्कचा प्रॉब्लेम होता.
हो ना रात्री थोडासा प्रॉब्लेमच आहे बहुतेक हे ना पाऊस पडतोय ना त्यामुळे होत असेल
हू आणि म्हणजे तिज प्रोजेक्ट बनवायचं होतं ग्रीटिंग कार्ड बनवायला सांगितलेले शालेेतून ते बनवले
हा त्याच्यातून पण मुलांना शिकायला मिळतन
नाय ना यांच्याकडे कवा
असं काय अँक्टिव्हिटीस घेतल का म्हणजे मुलांना पण त्याच्यातून शिकायला मिळतं
आ त्यात एक पहिला बनवला त्याच्यातला म्हणजे तो मू मुलांने थोडस स्केचपेनने हे केलं ओढलं त्याच्यावर तो खराब केला म परत दुसरा बनवला तो म बराच वेल मी रात्री बनवत होते
हा ना हू आणि असं माझ्या मुलाच्या पण स्कूलमध्ये असतात का ऍक्टिव्हिटीज
हु
चालूच असत कधी फॅन्सी ड्रेस आता आहे पुढच्या महिन्यात
हा तो त्यादिवशी होतना शालेमध्ये तेच ए सांगू का हा
तेच घेतला पाहिजे शाळेत म्हणजे कसं मुलांना पण असं माहित होतात ना
त्यांना पण आवड वाटते ना शालेत जायला हा हा हू
ते नई वेगळं अस कवा त्यांना पण एक इंटरेस्ट वेगळं काहीतरी पण एक झालं त्या दिवशी आमच्याकडे दिंडी होती दिंडी काढली होती त्यांच्या शाळेतून सगळे मुल ओले होऊन गेले हो ना
माझी मुलगी पण मुलगी पण गेलेली ह नऊवारी साडी नेसवलेली तिला
हा हा हा
हु पण कंटाला त्या सगलयाचा मेकअप वगैरे ते साडी वगैरे नाय आवडत ओ पण ती कशीतरी जबरदस्तीने पाठवली
सदांची या हाऊस असते
हो
त्यांना काय नसतं एवढं त्याच्यापेक्षा आपल्यालाच जास्त हाऊस असते त्यांची
हु
कसं आपल्यावेळेस नसायचं ना एवढं आत्ता मुलांच्या वेळे भरपूर म्हणजे दिंडी वेगळे काढतात भरपूर आता गोष्टी करतात शाळेत सेलिब्रेट
हु आता आपल्या टाईम मध्ये नव्हतं एवढं काय
आणि आपल्या वेळेत नव्हतं निवड
हु आता कशे त्या ऍक्टिव्हिटीज का देतात कारण मुल पण म मुलांना पण आवड वाटते ना शालेत जाण्याची तेच आणि असे घेतले पाहिजेत त्या म्हणजे मुलांना पण समजत ना का म्हणजे सणांची माहिती वगैरे त्याच्या मुला हे होत ना म्हणजे
हा त्यांना पण समजतं कोणता सण कसा सेलिब्रेट केला काय त्याच्या माग होतो एकादशी म्हणजे काय, कळतं त्यांना पण हळू हळू.
आणि आपल्या मराठी लोकांचे सण म्हणजे ब भरपूर.
हा आपले कसे ॠतुप्रमाणे चालूच असतात. एक सण झाला का एक आता आषाढ करतात का तुम्ही आषाढ अ म्हजे आमच्याकडे आषाढ अ लागला का मंग देवीला नैवेद्य करतो आम्ही म्हजे खीर पुरी अ भाजी हो.
हु नाय नाय आमच्याकडे नाय त
हा का गोडधोड खा जे मरी मरी देवी असतेत ना ती, त्या देवीला करतो आमी हो हो.
हो का हो काहीकांकडे आहे पद्धत. आमच्याकडे म्हणजे असतात सन व ते नागपंचमी वगैरे पीठोरी अमावश्या.
हा ते पण करतो आम्ही पण आषाढला असं करतो. आता परत मग नागपंचमी ते येईल ना तेव्हा पण आम्ही असं ठेवतो तवा वगैरे.
ती कुठ ठेवली वाईची भेट
असं काही गोष्टी पाळतो अजून.
हो का म पद्धतचे तुमच्याकडे ती.
हम्म तुम्ही नाही करत का म असं काही?
ना आम् -च्याकडे म्हणजे अशी फक्त ते ते ता हे आणतात ना अ तोंडलीच् वगैरे ते ताना वगैरे आणून त्याची पूजा करतात मूर्ती असली त मूर्ती ठेवायची. आ नागपंचमी विष् -ते आणि आपले हे मोदक वगैरे बनवते, जेवण त्याचा नैवेद्य दा -वाचा हा ते म्हणजे घरच्या घरीच ते
आघाडीचा असतं ना त्याच्या अस फुलं किंवा म त्याच्या पानांच तसं आ हार करून घालतात आणि खिर पुरीचाच नैवेद्य म्हणजे अस दाखवता
हाव का म्हणजे आमची घरच्या घरी ते आणि म तुमच्या तिकडे ते अशे याच ते असं वारूल असत तिथे पूजा करायला जायला लाग त
हा तिथे आ म्हणजे आता माझ्या माहेरीच जायची मी म्हणजे आम्ही जायचो तेव्हा लहानपणी आणि इकडे काय सहसा आम्ही घरातच करतो आता. इकडे कस सिटीचा पण भाग येतो आणि नाही होत एवढं ना. तिकड जायचं म्ह लग्नाच्या आधी करायचं जायचो आम्ही हम्म.
अ मूर्ती वगैरे अशी ठेवत असंल ना.
हो ते भेटतात ना बाजारात ना विकायला ते
हा हा
त्यांच त्याचीच पूजा करतो म हार वगैरे हो. आणि ते ज्वारीच्या लाह्या पण असतात ना त्याचं पण नैवेद्य दाखवतो आम्ही. त्या पण येतात आमच्याकडे विकायला.
हो का
हम्म त्याचा नैवेद्य दाखवतो.
मोदक वगैरे नसतील बनवत म.
नाही मोदक नाही बनवत.
हम्म आमच्याकडे नागपंचमीला मोदक बनवतात.
हा का आमच्याकडे गणपतीला गणपतीसाठीच मग मोदक असतात.
हम्म गणपतीला पण असतात. अजून म्हणजे अशे बरेच सण असतात तेव्हा मोदक होतातच म्हणजे आमच्या इकडे.
हा बोला ना.
काय बोलता मग आज स्वयंपाक काय बनवले आहे.
आज आज काही नाही बटाट्याची भाजी बनवली कांदा बटाटा सकाळी. ह्यांना डब्याला दिलं शेपूची भाजी. आणि आता पातळ भाजी केली. एक टाइम लागत रसाची भाजी एक टाइम होऊन जातं कोरडं.
हम्म हा ते दोन्ही टाईम पण नाही जमत एक टाइम लागतेच. म्हणजे कशे एक त्याला नाही आवडत अस आपण घेतो ऍडजस्ट करून पण अशी रश्याची भाजी वगैरे असली का बरं वाटत जरा खायला
हम्म खायला पण जरा का
दोन्ही टाईम सुक सुक नाही जमत ना.
हम ते कसं गिळायला गिळत नाही मग पटपट सुक असलं. गिळल नाही जात ते गरम गरम खाल्लं जात पण मग कोणती भाजी नाही होत.
हो.
म आता मुलगा किती वाजता येईल शालेेतून
तो का आला आत्ताच हा आला की मग चालू होऊन जातं.
हो मग त्यात खाणं पिणं मग झोपतो का दुपारी.
नाही झोपलं तर झोपतो नाही तर काही झोपत नाही
ब नाही लवकर उठतो मग झोपत नाही का.
नाही त्याला कसं खेळायला जास्त लागतं.
हम्म मग ते रात्री लवकर झोपत असेल.
हा रात्री लवकर झोपतो मग.
हम्म बरं आहे म्हणजे सकाली उठायला पण मग टेन्शन नाही.
हो उठायचा काही नाही प्रॉब्लेम त्याचा उठतो तो. सवय झालं कसं पहिल्यापासून त्याची सकाळीच होती ना शाळा मग काय नाही तेवढं.
आणि मग ती बाकीची जावेची मुले वगैरे ती किती वाजता जातात
अ काय म्हणता.
जावेची मुलं ती किती वाजता जातात ओ शालेत.
हम्म ते दुपारून जातात
हा का
अकरा वाजता हा अकरा साडे अकरा
हा मग हा एकटाच असेल दिवसभर घरात.
हम्म एकटाच असतो.
हम्म
तुम्ही काय केला स्वयंपाक मग आज.
मी केले आज सकाली भेंड्याची भाजी भाकरीशी बनवलेली आणि आता डाल, भात आपली गवार, बटाटा भाजी केली. त्याच्या मग आपल्या मुगाच्या डालीमध्ये बनवले अशी रस्याच्या रश्श्याची भाजी बनवली ओ मुगाच्या डाळीमध्ये.
हा हा हा. हम्म छान लागती डाळ टाकून.
हम्म.
बर चाललं धन्यवाद.
हा हा ठिक आहे. हम्म सबमिट कर.